हॅलो, हा येतो ना आवाज? हो, काय करत होते?
काही नाही आवो,, जेवणच करत होतो, जेवण झाले, भांडे घासायला आणायचे होते. तर मग काय नाय. अहो काल तिकडे, आत्त्याच्या घरी गेलो होतो. वहिणी येणार होत्या ना, मग डेकोरेशन वगैरे करायला जायल होतो मग आम्ही. त्याच्यामुळे, हॅलो हॅलो काय ओ बोला ना, आवाज नाही एत तुमचा रेंज मध्येचा.
मला येतोय तुमचा आवाज. केली काय एंट्री चांगली म्हंटलं मग.
हां, झाली ना, एकदम भारी झाली. छान झालं डेकोरे, दर्शनला फुाग्याचं डेकोरेश वगैरे ते, अजून नाव नाही झालेलं आहे सजे. त्या म्हणे नाही, दोन एक महिने झाली, दोन महिन्याच्या झाल्या त्या,
मग का बरं लागेच आणलं?
अ, त्या पोरीची स्कूल होती ना वानयाची, त्याच्यामुळे आणलं लगेच.
हा का, इकडं बाळा तीन, ती बाळा तीन.
हां, पण मग आता त्या आणनयच्या स्कूल मुळ ती येत नव्हती ना.
हा, हा,
ग त्याच्यामुळ म आनलं वहिणींना,
तुमच्या आत्याची तर चांगली दावपळ असेल ना आता.
हां, मग काय, आहेच धावपळ आत्याची लय धावपळ हाय. दोन, दोन बाळ आहेत निऽ त्यांनी असं पण बाई लावून देल्या आंघोळीला दीपिका दिदी ची आंघोळ पणतीी बाई घालून देते वगैरे असं नाही का हा आणि परत बाळाचे पण घालून देते पंधरा एक हजार रुपये घेत घेतली तिनी. ह
हम्
देणार रे काडुन करून सवरून.
पंधरा हजार म्हणजे ते किती दिवसाचे?
काय माहिती किती दिवसाचे.
भरपूरच घेतले ओ मग.
हा आता दो हा आंघोळ मालिश बस बाकी काय.
हा हा
चालं बाकी झालं का चालले निघून. मग आता दोन्ही बाळांसाठी लावतील, परत थोडे दिवस, आता आत्याच्यि नाव तर पण दोन्ही पण दोघांसाठी लावतीय आता.
बरं आहे बाई,, आत्याला नयी घालता येत का अंघोळ?
टाईम भेटत नव्हता येत नाही आत्याला एवढी आंघोळ घालता.
हा हा पण मग बाकीच हि भरपूर राहत बाळत्निच.
हा. आणि आनी लावले होते आधी त्या आधी पण आ्याकणी बाई बायस लावून केलेलं आहे सगळं
हा हा.
तेव्हा ऊरकायचं त्याच म्हणून तवापासुन तेन बाईस लावून दिलेली राहते. प्रत्येक टाईमला.
हम्म दोन दोन म्हटल्यावर भरपूरच आहे बाई.
हा मग
हम् काही नाही ओ घेतलंय आज ब्लाउज. शिवायला आवरलं?
बाहेरची घेतस ना अजून तुम्ही घेते ना?
नाही ओ बाहेरचे नाही घेत आता.
नाही का?
नाही घेत माझे माझेच. बाहेरचे नाही आता ते कमरेची गाती सरकली न ते कूट लोड घ्यायचा एवढा.
हा.
ते उरखलंय पाहिजे वेळेवर दिलं गेलं पाहिजे.
लयी ब्लाऊज आहेत.
हम्म मला ते खूपच ब्लाऊज यायचे ओ बायांना फिटिंगई बसली होती पण मग आता काय तब्बेतेनी साथ नाय दिली.
मग चांगलं झालं होतं नाही का आपण काही करतो मध्येच काही आपलं दुखायला लागलं येऊन जा माझ चांगलं माझ्या मस्त च झालं होता आवो माझे ब्लाउज चांगले झाले होते पण मला गेलं विसरून तर मला आठवलंच नाही. मरूदे मग
हा ना तुमच तुमच्या पर्यंत तुमचं तुमचं करायला पाहिजे ओ तुम्ही. स्वतःच केलं तर रिले शि लयी वाजती.
हा आताच वाटत परत शिवाय सुरुवात कराव.
आता हे कस सीझन नाही बघा तुम्हाला पार्लरचा. मग अशा वेळी पाहिजे ब थोडस.
आवो माझं मशीन पण खराब झालं ते चालतच नाही दोरा सोडते कशा आणि काय करतेला काही कळत नाही.
काहीच होणार नाही त्याला तुम्ही ऑइलिंग करा चांगली चिळीबिडीत.
केली भरपूर चालुय माझ्या मम्मीची कंटिन्यू.
ऑइल सोडायचं आणि रिकामी चालवायची.
हम्
रिकामी चालवायचि जेवढी चालवता येईल तेवढी आँईल सोडून.
हम्म
आणि मशीन डायरेक्ट उलटी करून ऑईल सोडायचं.
काढून घेऊ का काढून घ्यायची का?
हा काढून घ्यायची मशीन आणि उलटी करून ठेवायची. आणि मग ऑइल सोडायच पूर्ण खाली आणि मस्त साफ करून घ्यायची कपड्यांनी स्वच्छ जाळजुळ सगळं जेवढी खोलता येईल ना सोपं सोपं बर का लई पूर्ण नाही खोलाखाल करून ठेवायची. एक पार्ट खोललाय ना तो बघून घ्यायचा कसा खोलला. मग त्याच पूर्ण घ मध्ये इतकी धूळ राहते जाळंजुळं खूप खूप घाण झालेली राहते आहो.
हम्म
ते मस्त छान स्वच्छ करून परत तेवढा पाठ बसून द्यायचा.
तेच एक ते एवढं लाबची जड मशीन आहे गाडी नाही माझ्याकडे मी कुठं जीवगाडीत नेऊ असं होऊन जातं ना
हा त्याची सेटिंग बिघडली असेल. तर मग त्याच्यामुळे बी नाही हव गोंधळ होन जातो त्याचा हा
त्याची सगळे सेटिंग त्यांनी तेव्हा बिघडून टाकले. नाही तर आमची मशीन चांगली होती दोरा सोडता लय.
ला
त्यांनीच फिरवेले ते मशीन तो असचं येतो मुद्दाम फिरवतो त्यान केलं वाटतं
जरी फिरवला ना जाऊ तर फिरू दे. करू दे त्यांना काय करायचंय पण दोराच नाही म्हणून काढून ठेवायचा.
नाही. अहो त्या ना ते खोललं होतं त्यातली तिथती गोल याच्यातलं दो एक चक्की नाही का राहत. गोल मधली दोन्ही याच्या बाजूची आणि मधली जी राहते तीच काढून ठेवली.
मग ते कसं
मग तो दोरा ओढला जातो निसटून जातो लगेच त्याच्यात धाग्यात कधी
तुम्ही माणूसच बोलवना घरी डायरेक्ट
हो बाई मे कोणी बरं नाही मला खर्च करायला लात डोम काय केलं खर्च केलं डोमनईच
नाही नाही माणूस पण येईल घरी माणूस पण येईल तुम्हाला घरी घेईल तो पाचशे सहाशे रुपये पण मशीन एकदम ओके करून देईल हो तुमची मग त्याच पार्ट
ह नाही एकदम मस्त
पार्ट त्याचा असेल ना त्याच्याकडे तर ते बसून देतील ना त्याचा पार्ट सांभाळून ठेवलेलं आहे का तुम्ही?
ते नाही का गोलशी आपण हुकाला नाही का ते पत्र्याला ते खालून चक्की राहती तशी चक्की होती. मधी
मग बॉबीन बॉबीन केसच म्हणता ना तुम्ही खालचं खालचा पार्ट ना
नाही नाही वरती नाही का तो दोरा अटकावितो आपण
हा हा हा
हा तिचं ती चक्की काढली अशी गोल अशी
हा हा बरोबर नाही मग ती बसून घ्यावा लागलं आता प्रत्येक पार्ट महत्त्वाचा आहे ना शेवटी मशीन आहे ना आहो ते मशीन आहे शेवटी त्याला प्रत्येक पार्ट महत्वाच आहे ना?
हा अ काढून टाकली मग त कुडं ग पाच मिनटं चाल ये एकटीप मारायला घेतली का लगे सोडू द्वारा काढून टाक सोय करून टाकी त ती लगेच हम्म ते म्हण एखा दिवशी म्हटलं खोलून इथं रोड ला न्यावा म्ह त्याच्याकड
हा मंग तसं काहीतरी करा डायरेक्ट घेऊन जा घरी ह बोलवायचं म्हटल्यावर ते चार्जेस जास्त
चार्जेस घ्या शंभर दोनशे रुपये नाही लागायचे त्याला
हा मग दुकानात तर मला ऍडजस्ट होत असेल तर मग तसं करायचं
हा तसच करावं लागेल दर्शन चांगलंचं पोरगालागेच जाईल पळतच
हम्म तुम्हाला पोहराच लेकावती घेव का पण पोराचं लय कोवतुक आहे तुम्हला पुरी हड
हम्म पोरहायच तश या काय करा.
हा पोर हा आहे तशी पोर लोकाच्या घरी जाणार आहे.
लय आघाव ये ती
हाय तोवर जीव लावावा पोरीला
मग जीव तिच एवढं सारखं खर्च चालू आहेवर काय माझ का कर एवढा खर्च चालू येन त तर त्याच्या डबल खर्च करते त की हुशार ना लई ोकं लावडलं उघड उकडं पैसे घाली ती
नाही नाही पण त्या त्या कमी त्यांच्या स्वतःवरच खर्च करत तुम्ही काय खर्च करता त्यांना
आम्ही नाही केला बाई काय करते आमच्याकडे तेवढं नव्हतं ग बाई
हा पण आता आई बापाचं कर्तव्यच राहतय पिढी
ते तर हाच पण आता काय कर काय करणार सांगा बरं आम्ही कायवाला आलाय पाहिजे हम्म डेंजर काय सग चालय आयचं कालच पण आलता त्या माळीनबाईचे इकडे येऊन जा मलाता मायन बायल का ह मल कटळालाय हम्
काम आवरलेले असतील तर येऊन जायचं एक चक्कर
काम काय समजच नाही गात पावडरीचं पावडर लागत पाच माणसं
हा हा
माहि दे हा नळ्या वाढायला मग दुसरं नाही काही पावडर दुसरं नेम आता काय का आमचं आमचं काही नाही गड फुडून टाकायचे होते तर अर्धा पाऊंड तासात गड फुडले पावडर मारली मग घरीच आणि एक नेमकाच अ घसते मी नेमकंच हे करायचंत भि म्हून लावला पाऊसच नव्हता मग आता पाऊस पडला तर कुठं उतरला कुठं नाही तर कुठं ह नाही ते असं टोचून देऊ दुसरं काही काम नाही दोन जाग जण पंढरपूर ला आहे हम् हम मोठे आणि दोन नंबरचे
हा हा हां
त्याच्यामुळे मग काही काम असलं म्हणजे आम्हाला उभच राहावं लागत ना लगेच पोरसा आहे दो य दोघो जण नाही राात मग ते अ क्षेण मग आम्हाला राव जायलाच लागत ना पावडर येला म काल सुट्टी येते काल पावडर मारून घ्या नळाला वडायला लागत काल माझं पाय दुखत कुतच चिखलात मध्ये
अ चिखलाच काम लय अवघड
माझं असं बोट दुखवू राहिलंय पायाचं कालपासूनच सर आले दुखत असं दाबलं तरी नाही दुखत
हम प नाही तर मंग डायरेक्ट ता रक्षाबंधनच्या वेळेस आल्या का मग तुमची बहीण अन तुम्ही जावा मग माळीन आजीक. तवर कासाही महीना होईल.
हा ना मग काय तर. पाहिल आता मी. हं. अ चिऊ त म्हण म, चिऊ आली का इकडं?
हो आली ना काल.
च्या मम्मीचं ऑपरेशन कधीय?
काय त्यांचं चाललंय पुढं ढकलायचं काम.
त्या सांग
आप्पा आप्पा न ताई आलेलेये काल पिंपरीचे. इकडं आणलेलंये त्यांला दोन तीन दिवस आप्पांला.
हं हं.
जागा पलट थोडीशी.
हा. त्यांचा काय बाई हाताने वाढवा होऊन गेला. लोकं किती बेकरा व. हा ना. बस
चिऊ आलीये काल म. आता राहतील दोन तीन दिवस. किती दिवस राहता काय माहिती मग?
हा का? नही ती फोनव सांगत होती ना ऑपरेशन करायच चय मम्मीला. पण मग मलाय माव तिच्या मम्मीलाय थांबता येणार नाही म्हण मा आजीला.
हा.
आणि चिऊ म्हण मी दहा एकच दिवस राहायला लागल मला.
थांब फोन करते मी तुम्हाला.
बरं चालल चाल. हा, ठेवू?